काय सांगू कोणतं त्याचे पैसे आले बाई मी म्हटलं नेमकं काय प्रॉब्लेम हे हा
हे लोगवाणी म्हटलं का हे काय झालं त्यांनच वालं फायजी वर का होतंय यांच फोर जी हे माझं फायजी वर कव्हा होत तव्हा च होतं तठे आक्का शे ना
जे आक्का चे हे माझे ऑलरेडी सगळ हो आक्का च बाकी अजुन ते आक्काचं फोन अ फ्रेंड बाकी आक्काची नही का तेरा कॉल बाकी अजुन हाओ हां किती कॉल करे तुमचं तीस तीस हे हां हे दोन हे तीस झाले परत पाच पाच येऊ राहिले काय कोणसा आं तीस झाल्यावर पास अन् तीस झाल्यावर वीस हे हां परत ना हे झाले का पूर्ण पन्नास कॉल हे सगळे एक एका प्रोफाइल टास्क ला वीस हे अन् एकाला तीस हे परत पाच झाले का नआतमाले पहिले च तीस आले अजुन म तुम्ही हे तीस तीस सोडवले का मग तुम्हाला दुसरे वीस येतील अन् मंग तुम्हाला हे माझे हे पुढचं हे का जे ईन मंग तुम्हाला सोडवाय तवा ते पूर्ण होऊन जाईन रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग नंदा का कोण करेन ना आओ आपण तीन मिनिटं बोलल्यावर येतो याला नऊ सेकंदाच्या पुढे गेले पाहिजे चालतं का चालतं किती नऊच सेकंद पुढ म्हणजे जाते किती समझा एकशे सासष्ट असं अडुसष्ट एकशे दहा असं व्हायला पाहिजे हा का म का बाकीच्या का सग तीनशे सहाशे सहाे पुढले सगळ सहाशे पुढ आहे पण तुम्ही म्हणजे बोलायला पाहिजे त्याच्यामध्ये प बोल नमम बोल अशाच गप्पा चालू होते असं नाही ग लावून ठेवून जा म केलं मी पण आता दा अ अ ह्याना चालू करून रहायते अजिबात रेंज नाही त्या स्वामी आणि बोलू बरं बोलून ठेवून द्यायचा पण मग मी तच नाही केलं मी माझं मला काही नवतं तर मी बोलत होत बर का ते तुमच्या घरी नाही आ हे द बघ. बोलून जर ठेवून दिलं ना स्पनातई तर होत नाही ते पैसे येत नाही ना. तुमचं सीम कार्ड कोणत र एअरटेलच. जू ए म ना आता मु. काय करावया बाईला. काय करते असतच नाहीनरा काय झा. जवल बोल. होग त हो हो. तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं का हो. मला आ दिसरीत द्या म्हणे आमच नाव घ्या स मगघ बळजबरीने म्हण तेव्हा त्या म सगळ्यांना विचारले तेव्हा कोणीच हाव नव्हती म्हणतहो मी का आपले पैसे आले असतेई म्हणल पण ना आमचं ऐकलं मी माहितीय ग त तुम्हाला आमच्या गटातला सांगितलं. तर मला तुमच्याकडे दोन जणी.
ती ग का ते नाणा संतोष्ट आहे की त्यांना स मी ट्रेनिंगला जाऊ करई मी आणि तिकिथ मला नाही म्हण आणि.
त्या टेनिंग ला सगळ कट कर बा. आता कसेत